होव ना हो ना एई आ ते पणीि आटलं ना िकठाक
बर बर काढून घेतो काढून घेतो
आह
काढून घेतोन पाणी
हम्म हम्म हम्म हम्म
क कपट टाका मस्त कपट किपट टाका मस्त कबट टाकाण टेऊून घ्या
हो रे पापा ते आजोला आपला खराब झाला पुन्हा
रिकवर्ही होऊन जाईल ना तुमची
हो रिकव्हरी होती पण आजूला खराब झाला म्हणलं पुन्हा
खराब झाला
अ ना
नाही नाही उद्या उद्या काहीच नाही आता उद्या तेवढं तेवढं निर्णय ब पर्याय नाही
हो ते स्वरूपला येऊ द्या लागे ना पण
अ र असूर म्हणून मस् नाही काय
आह
तुपया म्हणा पण म फो मी फोटो नाही द्यास होईल
अवन तेस्तर
येईल येईल ते आता काय आता उद्या येईल समजा आठ वाजचे लोक आठ नऊ वाजचेे लोक नाही ब काय सांा त नाही
हा तर सकाळी बलावावं लागेल लवकर मग कसं आहे ते कुठे एक होऊन जाते ना तेो पुन्हा खराब झालं की पुन्हा जा तिकडे देळ गमाहिलं
मग य भानगडी झाले मग भाजी
मग नाही नाही भाजील टाईम लागते थोडासा
त सठय पघ
आा
ळस टाईम लागतो
हो
हम्म
काय खो खो ची प्रॅक्टिस कशी चाल्ली.
खो खो ची प्रॅक्टिस हे, हो ना बाबा.
हाव वे
हम्म दो
चालते ना मंग काही विषय नाही चालल्या जाऊ आं
हम्म जाणं आर्जेंटच हे ना पोलीस आल्या ना तिकडं सकाळी म पोरी सहा वाजताच चाल्या?
बापा बाबा नाही नाही आपली स्पीड तेवढी वाढती ना प्रॅक्टिस वर हे सगळं लय आता हावं हावं ना, लाईट गेली ना.
अग माय, वेळ नाही इथे
हम्म
लाईट लय परेशान करती इकडं आं
मंग बाकी
लाईट लय परेशान कर ती म्हणली इकडं
पाव्हणं, पवनभाईचं काय म्हणणं हाय राव, पवनभाई माझ्याकडं यील
पवन भाई सन्न अभ्यास करायला लागला ना पवनभाईचं मन कसं काय नाही लागणार.
शंभर टक्के पोस्टमन
आपल्या रूम वरचा पिऊ हाय ना तो पहिला पिऊ आपल्या रूम वरचा आहे त्यो
हे सिग्नेचर देवा सिग्नेचर हे आप शंभर टक्के शंभर टक्के
सिग्नेचर पोस्ट खतरनाक हे ना. आपल्याला डायरेक्ट आवडली पोस्ट ती
सांगतलेले आणायचे
काय माहित सुशांत सांगितले असतील, का रे केळं कोण सांगितले होते आणायचे? सुशाल म्हणे का पोरगी एखांदी? आपण सेट पहिले झाली.
कोणती ना कोणती पोरगी म्हणजे असलं ना.
तेिथ म्हणे मारले
पण ती पोरगी म्हणे आणली.
काय पोरगी नाही म्हणली म्हणते त्याला कोणती.
नाही का?
हम तिकडं एकट्यात म्हणली असल तर काय सांगावं ब्वा.
म्हणे काय म्हणली असलं बाबा.
हावं
व्हय
सोय पाणी करा म्हणून
हम्म तुम्हाला भेटली ती नव्हती का?
का बरं पोरीला खाल्ले ना आपण
तेच म्हणलो बाबा केळं महत्वाचे हम्म पोट बोलतंय बोलतंय सुरु होईल आता
आं
आता पोरी आता इतक्या दिवस बोललो नाही आपण पुस्तक वाचल्यामुळं बोलू पोरींच्या जरा
हाव ना थोडंफार थोडंफार बोलाच लागते ना मी बोललो थोडंफार काहीतरी एवढं तेवढं कामापुरतं बोलायचं आपलं हम्म. हाव!
याच पॅन्टरिन न भरलेलं नस
आं?
काय छोल्या जिकतो नाही म्हणल बापू? जीकायला पाहिजे आपलं बघून. खोखोची पण क्रिकेटची चालू आहे आजची
हा हा हा तेस म्हणला. जिकल जिकल काही विषय नाही एवढा. हम्म! बाकी मग बाकी काय चालू रानात काय चालू आहे?
जाऊया का चालूया असा
आ
अरे असच गंड मार
नाही नाही शिव्या विव्या नाहीत चालत.
मास्तर आपले ऐकत नाही आपण मास्तर ऐकत नाही.
हाव तिकड जात असतंय का नाही गावात मग?
एखाद्या वर्षान आठवडयातन एकदा गावात जायचं. चार दिवस सहा दिवस जायचं नाही.
हम्म हम्म हम्म हम घोडके तर लईच चंद्रावला होता त्या दिवशी!
तो असा लव्ह मॅरेज वाला आहे ना त्यो लव्ह मॅरेज वाला आहे ना मग?
हो ते आता अलगच सिस्टम चालू इकडे कोण ते तुम्हीं दगा लागला खालनं देऊ.
आवाज काय आवाज कायला करता.
आ?
आवाज काय यालाराहिता माडगीनय हाणला का काय?
नाय मॅ तिकडच मांडायचा मला आवाज आला.
सचिन कोण का त मोठे बा आहे का आवाज येऊरायलाय का
नाहीै रे बापा मणडे पिंड नाही आणला ब्लॉगि
अरे म्हटल बाबा मांड्याची मालिश-बिलीश करत असेल असं म्हटलं मग
नाही नाही नाही नाही ते याचा ब्रासलेटचा आवाज असेल ना भाऊ.
साहिल्याला म्हणाव भाजी काय होत्यात मलालाई
हाव ना लाईट लय परेशान करू लागलेता कायच करावं!
आणि काका काय घालची तुमच्या मुडीची जाळी कोण्याच्या दिवशी
अर हऊ रे बाबा! आ कर चाच्या ते म्हणायचं तुमच्या मूळचं पोगेली तुमच्या बी लावली तर हाव ना बा ते पण आहे इकडे.
रूम भाड देऊन टाकणार आलं तर बर बाब्यामुळे चाललं काय गणू?
काय सांगा बाप्पा येत ते चंद्र वर येत ते
आलं का ते खाली आवाज येऊ राहिला तेजा खाली आवाज येऊ राहिला तेजा.
हम्म नाही खाली आहेच.
त्याचे पैसे त्याचे पैसे देऊन टाकणार या महिन्या
झाला काय महिना?
महिना झाला ना चौदा का सोळा तारखेला महिना होतय बाबा.
बापूरे! लयच घाण सीन आहे आता!
हो दोन महिने झाले.
हो हो मागाच्या महिन्यात दिले समजा या महिन्याचे पुन्हा आता आ!
ना रिपाय देऊ लाग ना बाबा
हो
अर कारण मग म्हणजे आपलं हे करेल ते डाउनलड करेल
अननन काय बंटी शेट काही म्हणत का तिकडडे पैसेच माय
म्हे
वंटी शेट मैसवाले कना होती अस तचा
नाही नाही पण त ेड नव्हती तिथ
बरय मगतरी
बंटस गुता ये ना बनटस ते बाबा म आम म
हो मारले असतील ना
हो ना म बाबा गद्दारी नाही करते ना
काय भाजी काय अघ्नेश्वर
भाजी होती पातोळ्याची जे फत वर भेंदी कोळी
हा हा
पोलिसला होता
पोलीस
जेव्हा आहेला मग म्हजे भातवा हे क काय ग सा आहे वा
य पी एसय
प एस आय पी एस आय च्या खालचा
हा काय एवढे तू झिरो पॉईंट फाईव्ह एक्स वर काउंट बोल लागला
माझा थोडा गेम हँग झाला पायस घ्यान घल
नाही झिरोॉंट फाववर न बोलू एक स्पीड वर बोलते बाबा हा
स्टार्ट
काय
रिकवर्ही स्टार्ट म्हण मनेश्वर
हा तेच ना कस आहे
मश्वर नाही बोलतशवर बोलतोण
हो नक्टरज बोल बबा काय रिक्श पिक्चर तर काय मिळेल मग
पिक्चर काय आता पेंटिंग घ्यायचे आता करण लागत उद्यापासून दोन त ल उद्यापासून गोण तरी झालीच पाहिजे बाबा क्का मारला सट मारवर शमा तेव काा एक चक्का
लेक्चर किती करणार म्हणला एका दिवशी
दोन बस दोन आणि आणि तीन म हौस आणि तीन
दोन तीन काय हव काय
हम्म रिकवी करणे आता रिकवर्हरी करणे
होा तू ती रेकॉर्ड रस वाटते आधीपासून
आणि आपलं रेकॉर्ड राहिे पहिल्यापासून
हम्म बरं आहे मग त तरी दोन वर्ष दोन वर्ष तुला हे राह त झाली त हम्म कोडर
हम्
तिकडे कच जाणार आहे मग आपल्याला
शनिवारी संध्याकाळी
हां
शनिारीुपारी म्हणजे शनवारी मस् तर लोक गेले एक डा झालाज आपला
म्हणजे जर शनिवारी कशाला जाय तर प्पा आं
आता या पुढच्या शनिवळेचा नाही ना ती तारखे पास सु त्याची आपण पण म एकार तीन तारखे बसु मी
हा तर मग शनिवारी मला नाही वाटत ते जायचे गरज म्हणून तिचा
ते प्रॅक्टिस सा करची ना आपली प्रॅक्टिस
प्रॅक्टिसचे आपले बंदे जे प्लेईंग मधले पोर आहेत ते बंद येत अस आहेत ना
त्या ओप मग त्यायच ना ग मग त्या सांग का आता हर्षन धनंत याड होते ब
हो
चिकन पनन लागलं
अननन
हम्म
हम्
रोपयण लागते
होना चमचा मारला होता नाही त्याच्यात बुडू लाग लागलं म्हण ते
ते मग लवकर म नवाजुरा पचणार नाही जेव
होा ना बनता टाईम उशीरू वईल नाज
हा जेवण कसलं पाहिजे
हम्म ह जिमला
रिकवडी हडीच अर ब मनीस हुश मग त वाट होमवर्क प चालू करानी प्रॅक्टिस जर करायची म्हण जेम म्हणे गेम होईल ना
हा हा ते दोन्ही गोष्टी थोडा मुश्किल आहे एवढं मॅनेस दोन टाइम प्रॅक्टिस म्हणल्यावर काय कराय मग जिमचं
हा कृष्ण मठ
हम्म
अच्छा ध्यवाद
हम्म
काय कर समजणार कारण की आपल्या जर हे करायचं म्हणल्यावर बंद करण लागल ना रिकवर्ही महत्वाची ना
काही दिवस कराच लागतं
ह
हा वा वा म सल्लास म्हणजे पहिलेच तर मेहनती नाही येईल थोडंफार काहीती आहे त वजन तर एकटं वाढ ना आपलं
गेलं तर काहीच करणार मग आपण त्याच ना मग हो ब
सनाला अपन वा
ह्म मर प्रॅक्टिस करणार कि बा काय नाही तक्च महत्त्वाची का आपले काय त्या जस स्पीड एकदा स्ीड आला की झालं आपलं
आ
किडाला पो की झप झप झप हो किरा
हम्म
हम्म बाकी काय बाकी का अशी जिंदगी चालू त्याची चालणार आहे काला
टाइम होता आला म्हणलं बारा मिनटाचा होता त
तीन मिनटाच उजेन लागते
बारा मिनटां तर कट होतो काल
आपपट होजे का
हम्म